हॅलो,
हॅलो, प्रथमेश काय चाललंय?
काय नाही, निेवत आहे घरीय,
कस काय, माझं काय नाही बसलेलो आता. कॉलेज, कॉलेजचा आता काय होती. उद्या, कोर्टातला निकाल आल्यावर कळेल आता माझं काय चाललंय.
होय,
हो हो
क्लास बीस काय केला का नाही.
क्लास केलाय की क्लासवरर तर आता आम्हाला जॉब लागेल. दिशा क्लास.
दिशा
क त मी पण ऐकलंय त्याच मला पण फोन आलेल त्याचा खूप छान क्लास आहे तो.
काय माहित आता आमल काल
हो तो
आम्हाला काल एक्झामला बोलत होते. म आम्ही काही ग गेलोत नाही त्या
काह आह जा खूप छान तो आपला प्रतीक सूर्यवंशी नाही का? वाांगेचा.
हां,
त्याने लावला होता. त्याला आता मायक्रोसॉफ्टमध्ये जॉब लागलाय.
होय
हो हम्म आता कुठे हाय तो? आता बेंगलुरू मध्ये येतो आता थोडे दिवस जाईल यू एसए ला यु एस ए ला? आपल्या वर्गात होता ना तो? हो प्रतीक सूर्यवंशी वांगीकर ओ.
हम्म
माहित नव्हतं का तुम्हाला? नाही ना. अर बोला अस कसबी बोललं तरी चालतं एवढं काय नाही. ते नाही काल एजमला फोन करतो म्हणला आपण फोन केलाच ना अर! करतो म्हटल्यालो पण परत लेट झाल. लेट झाला र परत.
काय?
आवाज येतोय ना माझा? येतोय येतोय. किशोर काय म्हणला? किशोर म्हणला परत फोन करतो तर फोन केला नाही किशोर न पण
होय.
अर काय एक्झाम एक्झाम एवढं नसतं काय रकाय त्याला म्हणायचं ते आमच आमच त सर्टिफिकेट आता
अर! एक्झामला पोरं नव्हती येणार कोण ती शुभम त म्हणते विषय सोडलाय मी तो.
सर्टिफिकेट घेऊ आपण. काय रे एक्झाम कुठ नक कशा थ्रुव एक्झाम असती कशा थ्रूच नसती या असस्त्यानं कायत आपलं केलं असल. एम सी कू ची असते ना? होय पण कशा थ्रू गव्हर्मेंट थ्रू हो नाही तर कशा थ्रू असल. तर मग त्याला एकदा म्हणाय क नाही तर असंच की र ती.
सर्टिफिकेट त्योच देणार होता.
सर्टिफिकेट देणार हाय ती घेऊ की.
अर शिकवलेला काय सर्टिफिकेट घेतोयस.?
सर्टिफिकेट पाहिजे की. शिकवलेलं नाही म्हणजे आपण गेलो नाही तिथं. मून शिकवल्याला नाही नाहीतरी शिकवलंच होतं की.
ह
आविष्कार गेलेला का?
नाही गेलेला. कोणच नाही गेले. तो रुत्या तर गावालाय.
गावाला. परश्या. का र. गेलाय व्हय जॉबला.
गेला की. आता आता म्हणला गावलतो. जॉब करायचा.
करायचा. कार भावा. तसंच हाय. हा हा ह ह. मला वाटल काय तस का?
जॉबलाच हुडकायला.
हुडकायला. जॉब हुडकायला लावुन चांगलंय की. तुझं काय चाललंय. माझं काय. घरात बसलोय गेम खेळत. परत थोड्या वेळान क्सला जाणार त्या.
होय.
तुम्ही संध्याकाळी कलासला. सकाळी आज सुट्टी असते ना.
होय.
शनिवारची. का पाटवला टॉपिक् सकाळच्या बॅचला.
आय पटवलेला.
नाव साग. क्लास चांगलाच राहाका स्पिरिट. व्हीजीटला. हा खूप खूप छान. अप्रतिम क्लास आहे.
होय. तुम्हाला काय येतं का?
काही येत का? आम्हाला येतं की. थोडं थोडं. बाकी शिकून घेतो आम्ही. हो झाली की.
काल मला
काल मला फोन आलेला त्याचा. अर त्यो म्हणत होता. ते टास्क कम्प्लीट करायचाल. टास्क कमप्लीट करायचालो. केले. करायच म्हणतोय र त्यो.
म्हणला क्लास पुरतच. फोन करताय.
करतात. ह ह ह
अन्या म्हन
आण्या म्हणला मला ती. करायचय त कॉल काय. कोण म्हणला.
यो.
यो म्हटला र यशपाल व्हय.
हम्म. अन्या म्हंटला त्याच्याकडे हाय. त्याकडे कॉल कर.
त्याच्याकड कॉल कर. तुला टास्क आलाय ना.
काय माहित. मी बघित
काय माहित मी बघितलेलं नाय. डायरेक्ट तुझाच फोन आला. त्या फोनला लागा पाकी. सोडूनच दिलायजी
सवढ ना पाक. आता काय करतो त्याला.
हा हा जेवला का नाय? नाय. पण जेवलास का?
अ.
जेवलास का?
आत्ता जेवत होतो तवर तुझा फोन आला.
हा, मग घेतोयस का जेऊन? ह्यो कॉल झाल्याव, ह्यो कॉल झाल्याव जेऊन घेतोयस का मग?
हा घेतो की.
परत मग डबल चालू करू, प्रतीकचा काय लगा कॉन्टॅक्ट?
प्रतिकचा नाय, प्रतिक टाकतोय स्टोरी. आकाशाची, आकाशाची टाकतोय स्टोरी.
तो स्टोरी नव्हं, पोस्ट टाकतोय आकाशाची.
त्याच्या बड्डेला पोरं बघितलीस का?
आर नाय, तो तो सांगतो तुला विषय परत. ती ही आहे र महाडीक फानान्स आहे की नाई
हम्म.
त्यातलं ती हाय ती, ती किती म्हजी सगळ्याचं बड्डेला सगळ्यां अस काय नाही ओळखीच इथे नाही लागत, सगळ्यांच्याच बड्डेला. बोलवते, अस काय नसतंय काय? मगरचं काय झाल? मगर करतोय की क्लास माझ्याबर आयकोचा.
दररोज येतोय?
होय.
चाल
अन काय, पिक्चर बिक्चर काय आलाय का नाही? आलाय की ब जाऊया का बघायला? कुठला? ओडिसी, आ ओडीसी.
कुठं जायाचं?
इथ आहे ट आलाय, इस्लामपूरला नाय बाबा इस्लामपूरला विट्याला. विट्याला? विट्या हिकडून लय लांब पडल. म मी तर रूमवरच आलोय राहायला, ओम्यापशी आता. व्हय, होय.
मग काय मेसबीज लावली का इथं?
नाही नाही करून खातोय, होय? होय.
काय बाहेरचच खात असशीला?
झालं कि नाही किती वेळ आहे?
आर पहिल्या कॉलला हिथं वाटतो वेळ, परत दुसरा तिसरा चालू झाला की नाही काय वाटतं. आपोआप कट होतो? नाही नाही कराय लागतो. आवाज येतोय का र तुला गेमचा माझ्या? आवाज येतोय की मग. हां, नाही नाही गेमचा गेमचा?
गेमचा येतोय की.
हां
ची नाय फक्त ही र
ही र
ती काय आपल्यालाव सरांनी काय सांगितल्याली रील पाठवल्या बघ सरान.
रील नायर बघितली मी बघितलं मला वाटलं आधी टॉपिक आलाय की काय तो परत कळळ रीलाय हम पण नाय अजून बघितल्याल नाई.
भाव सगळे बघतोय रील
मला आर त्यो शिवराज हाय कणय.
काय हा.
त्याला क्वेश्चन विचारला का नाही त्यो फोन मधलं बघून सांगतो.
हो माहितय तो फोन मधल सांगतो त्याला मी नाही सांगितलय. कारण इंटरव्ह्यू सगळ्यात पहिला त्याला द्याचाय र मग त्याला जरा हे राहिलं पाहिजे. अलर्ट कि बाबा अस शिकल पाहिजे. होय तो ए आय वर बघतो टाकतो सगळं मिनिंग बिनिंग त्यान काढलेलं असतंय. म त्यो परत स्टार्ट करतो
होय.
बरोबर हाय क नाय. त्याला मी त्यावेळी पण सांगितलं भावान त्याच्या पप्पाच्या फोनवर न ल्यगा पंचवीस कॉल कंम्पलीट केली.
बाब्याच्या पण केलंय.
होय त्यांन सगळं फॅमिलीज घातल्या त्यात. सगळ फॅमिली आता त्यो करा होय
संकेत बिंकेतला दिलय बंट्या ला दीलय.
बंटी कड झालाय ना त केलेय चालू बंटीन पण.
बंटीन काय माहीत म्हणतोय तो आलेलाच नाही मला अजून काय.
बंटीला कळतय नव का.
काय माहीत आता.
डबल आवाज येतोय कस काय कशाचा? माझा माझा मला डबल येतोय. ते जरा होतो कधी कधी तस जरा आवाज हायकी क करू का कट झालं दहा मिनिटं. पुढचा कधी करू आत्ता करू का कधी?
बघ क किती ला होतंय तेे बघ.
नाही म्हणजे तू कधी करू तुला आत्ता जेवणार हाईस. का जेऊण झाल्यावर करू का मग आत्ता करू असं म्हटलं र.
अत्ता जेवतय होतो.
हम्म बर बर मग करू ना आता लगेच.
हां.